हॅलो हॅलो!
येते का आवाज?
होरे रे येत आहे न्हव एककिलर बा?
काय?
आ!
ये क्या नवा काम करद्या.
कोनसा?
हे अकाऊंट कस काय आलं?
तुला सांगितलं नाही का!
हो का.
हम्म!
हम्म कुठेय.
काय नाही घरच्या बाहेर
घराच्या बाहेर म्हणजे कुठं?
दारी!
दारी ओ दारी!
हो का काय करायला?
काही नाही चक्र मारला लागलो.
काहून पुलावर कोण नाही का आज?
असा काय मी मेसेज टाकला बाहेर या मग
काय नाही आज मेळ नाय शहाण्या कोणाचा.
हो येतील नाही, काय करू तो?
हम्म!
या कानाच्या हेन आपोआप दपतात बटन.
बंद कर ना बटन दाबून.
केला आता उगडती कधी कधी आप ऑटोमॅटिक उगडती कधी कधी.
काय माहित काय
ह्या ग्रुप ग्रुप वर टाकलं मग आपण!
काय टाकलं? काहीही टाकायला लागले काय कांट्या मारायला.
कोणाला विश्वास विश्वास होईल एवढी ते किंमत टाक
विश्वास झालाच ना मग ते जे स्क्रीनशॉट पठवायचं आणलं ना
हो ना टी वी हे म्ह स्क्रन शॉट पून.
अ बर.
हम्
त्याच्याेवणी खरंच आले का का.
हा ना मी पकलून दोन मिनिटांसाठी कस काय आले एवढे.
हलाग बांडे जरच्या.
होतल होतल य तर तो पैसा थबवून झारे..
अजीबा येतीलच.
इथ रितील.
हम्मं.
बाकी ते एवढं फेक माणूस पाहिलेच नाही म आताला. तर
फेकतो पण क की समजलं पाहिजे स काहीले की बा.
फिक लागल फिक लागल म्हणून का. बरे ठकत नाही. झालं तो आता बुक झाला ना ट्रेनचं तिकीट आता काय.
आता काय नाही आता फक्त काही शिल्लक लागलच आहेच आपला मोबाईल.
हो शिल्लक काय नाही किती बजेट घेतलं तर.
घेतला नाही अजून जपला नाही पाहिजे.
नाही कात.
नाही.
अर पाच हजार रुपय घ एवढ कठ टा आण घ्याय ना तिकीट सोडून बरं.
अ तिकीट सोडून याचा खर्च सोडून.
हो.
हम आणि तिथं फिराज म्हणल्यावर दोन अडीच हजार जातात.
हो का.
आ जात र आहे ना. नाही नाही नाही रे जास्त एवढी नचऊ जाते हजारक जाते.
कोणा तस्सो म्हनलादामयन.
फक्त ते रूमन जेव्हा चाललं.
हो राहिना खाणं जाऊन.
की रखाते कुटी.
चांगली रूम पाहायची पाणी गिणी असलं पाहिजे आंघोळीले.
हम् आता कोणी अनुभवी जायला नाही तिकडे.
हम्म हम्म.
आपलं फर्स्ट टाईमच आहे सगळे.
पण म मला वाटते आता पाणी वळणार आहेकडे तिकडं कोपऱ्यावरती.
वाजी वा वाढतेय.
हे काय त तिकडं मंगाशीच्या मित्राचा फोन आला तर पंचालूय म्हणे त्याच्या गावाात.
तिकडे का.
हो त्या गावाच्या अलीकडे समजा दोन अक्षे किलोमीटर.
खेरळयईकडे.
हा त्या साइडले गाव.
म् मग काता आता पाणी पनीत जा.
आपल्यापेक्षा दोन तीन पटीं जास्त पाणी पडते त्या कोबऱ्यावर साईटले.
अरे केरळ तर ते सोडून जातात ना न्यूज पाहत नाही का तू
हो ना
दर दरवर्षीचा न्यूज राहतील
शथम चालूच राहती पाणी चोवीस तास बी
हम्म त्या काय घर सोडून जाणं लागते
हो ना हो ना डुबतात ती टाे क
हम्म हे हेलिकॉप्टर हे हेलिकॉप्टरन रेस्क्यू करतात ना ते
अपण द ना आपल्या रेस्क्यू कराच काम पड
केस नामा
हे पूर्ण ऐकत नाहीतली कायची येल मजा कच वाटते
नाही आता केला तर केला लवकर र ह्या टाइमाला तरी गेलो असत चाल तर झालं असत
हो ना आत्ता तर जमला असत रे आत्ता गेला असतं त पण नाही काही नाही आता
हम्
पण मला वाटते आता इतके दिवस पान नव्हता आता भडकन लय पाणी वाढणार आहे स्टार्ट
हम् आता एवढा दिवस थांबला आ आता नाही बंद होती एक दहा लागी
होण हो ना ते पाण्याचा हेर प्रॉब्लेम तेवढा
तिकडे असं पाणी होते किंवा वाहूनच जाते सगळं
होयारती व
हम्
ते आहेच ना कोकण मध्येच पाहि ना पाणी चालूच राहते चोवीस तास तिकडं
हो तिकडे राहतेस
त्याच कुपऱ्यावर तीन ती
हम्म किरळ का
हो ना कोकण समजा कोकणच्या बाजूलीच ना समजाय
हो हो त्या सईड म
महाराष्ट्राच्या
हम् ह ते
त्याच्या बाजून समुद्र हंद्र मोठात आहे म्हणून समुद्र म्हणताय ते कशहीने ना
हो समुद्र आहेच ना रत्नागिरीच्या काठाात
केले सिंध्या केरले समुद्र
हो जवळपास हम् टेकलंच आहे
म्हणून तिथं पाणी जास्त पडते
हम् नाही केरळ म जरा जास्तच दाखवतात बातम्या तर पाहतो
पण आता पुूरा आपली ए केरळ तर केरळच जायच आता पाह काय त
ह हो म्हणा कसं आहे थांबला पण पाहिजेत पाणी
नाही तरर ट्रेन तिकीट बुक करू नाही तर वापस येऊ भिरून तिकडून ज चार दिवस जातातच
नाही मग ट्रेन तिकीट बुक करायचं जास्त जर हवामान बदललं तिकडचंय
हम्म
तर मग आहेच तिरुपती रस्तेत म
हो यार तिकडं खाण्यापिं बी राहते वाटते
हो आणि पावसाळची एवढी गर्दी नसती
हो तिथं खोल्या गेले बी स्स्त्या राहतात
हम्म
थानत नाही तिकडे टकली करायन पिरायची मस्त बायावी टकल्या करतात तिकडे ह हा हो सगळे त्याच्यातलेच समज तर आपलेली
अ् आणि पैसे दच काम नाही टाकली
हो ना तकली फुकटच आहे ना
तू काय
ते बरं राल का पण लोक ते काहीतरी करतात वाटते ते की सज
तेिकतात ना ऐकत असतील ते
हम्म म्हणून तर ते मंदिर सोन्याचंही म्हणतात ते वरून काहीतरी
ते मला वाटते भारतात का जगात एक नंबरची फंडिंग भेटते तिथे
हो ना कलेक फेमस ह त
ह् बला
गाणे बी पाठी माहितीय का मला वें वेळकट वेळकट आपलं थांब काय गाणं होतं कडे मी लेल तोून लहानपण ये मला आठवत जरा जरा
कती आहे
आसं असच कसजे गंवत
हम्
मस्त तेी डायलॉग म्हणजे डायलॉग म्हणालो ते देवाचं हे होते एक हे आरतीसारखं
तिथं आरती चालू हो आहे
वेंकटरमन ग हा थां हटल वेंकटरमण गोविंदा गोविंदा गोविंद अस सर त हा ते डायलॉग किती तर डायलॉग म्हणतात ते देवाचं
अ तर तिथं आहेतऐक ना का इकडे
नाही तिकडेच ते आठवायला मग जरा जरा गेलतो ना मंदिरात त्या
मीथ गेलो नाही आज
हम्म चांगलंही मंदिर मोठं आहे मस्त
हा ते जास्त गर्दी झाली की बदलत जाते
हो शेगाव तिकडे शेगाव समजा शेगाव सारखं आहे ना आपल्या पण मोठं आहे शेगावपेक्षा जरा
ह मोठ तर आहे आता इथून जातात म्हणज
हो ना
हम्
शेगावमध्ये मेनली आपल्या जवळपासचे महाराष्ट्रातले ज येतात लोकं
हो शेगाव मध हेमच होऊ लागलं म्हणा आता पण शेगाव
हो ना अख जागाच नसते ना किती पार्किंग नाही फुल याच्यात फुल
कुठे तिकडे का
श्रीगाव मनायलो
ह शिनावले आता सुविधा केली चांगली
हो ना सुविधा राहाय खाण्याची बी सुविधा असते सगळ
राहाची पार्किंगची
पण ल का मोबाईल जमत नाही ल काढायला बाहेर
हम तू एवढ्याच गे एवढ्याच गेला असेल तू
आत्ताच गेलतो ना अरे हे मोबाईल असा बोट लावल मोबाईल माऊली माऊुली आत ठेवा मोबाईलने फाईन आहे म्हणर डायरेक्ट पाचशे रुपये हात लावायचे मोबाईलले
हम्
मजा का नाही एकान बी गलतीनं बी मोबाईल काढला नाही बाहेर माहिती आहे क जिकडे तिकडं लोकं कॅमेरा सी सी टी व् सगळे ये ना आता
हम नाही पण पहिले चालच होत्या
होना जागोजागी लावलेली कॅमेरा काहीच नाही जमतच नाही मोबाईल.
हाणार तिथं कध फोटो काढतात आणि गर्दी करतात उभेच राहतात तिथं.
आताच आ मी गेलतो ना गर्दी नाही पाय ठेवायची एवढी गर्दी बापरे बाप मरणाची गर्दी.
हम् गर्दीच आहेच तिच.
म्हणजे असं समोर एक पाऊल ठेवलं की हेहीच कोण ना कोणी एवढं गर्दी.
ह.
हो ना.
चिव चिव चिव चू चालूच.
बस किरकिट किरकिट सरच.
संस्थान भारी आहे ती.
हो बाकी जेवायच ते हे नंबर लय लंबा होता तरी गेल तो ब तिथं.
तेच राहितेस टायमिंग राहिते वा त्याचा.
हो टायमिंग असतील ते टायमिंग नाही. हो हो हो अकरापासून सुरू होते वाटतं. संध्याकाळीलो.
हा. हा.
हम्म त्याला ते बनवण गेनवण ती बी मॅनेज करा लागेल ना.
हो ते ही.
ते चालूच राहते मला चोवीस तास बनवूनं चालूच
हा बनवून इकडे इकडे जऊन सुरू
हो दोन मजली ना ती दोन तीन मजली जेवणाच खाली वर वर असं.
लॉगिन केलं ती नाही. हम् हम्. किती मगूनंगाला दाकवता नाही. ते जानवे होऊ देत नाही तर
हो ना जा ना आभेब सगळं पिऊ एक एक एक कण पिऊ पिया म्हणतात ते. पूर्णच हाय.
अ तू उष्ट आलं की बस त ताटत घेत नाही र
हो ना त आता कॅन्सल वा पिऊन घे म्हणंत हे चटून पुसून काही राहिलंच आहे.
भडकतात तिथे तर
अरे मग वरण राहिलं होतं रे मला वाटलं वरणाचं काय एवढे
हम्म.
ते पिहायला लावलं रस्ते ती लोकांच्या समोर ला गेली
मग तस तिकडे मुल का जान केलं की सगळे सुरू होतात.
हो ना आणि ते हे बी लय होते ना रोजची एवढं जाॉईन केलं म्हणल्यावर किती कचरा हे होता सर खराब.
हम आ ते लाईणीत सगळे आयले देतात ना. एक कोणीच ठेवत नाही ते.
हम्म.
ह.
जेवण चांगलं असते शांततेत असती जरा.
हा. बसाची सोय.
हम्म.
हम.
जाऊ एखद दिवशी आपण हो ते बी नाही नंबर किती? दोन घंटे लागले होती अट्ट्या दोन अडीच घंटे मान पाया पडयसाठी फक्त.
ह तिथं अंदाज लावतातच त त्याच्यावर जे बॅनर.
हो ना तिथं लाव तर टाइम समजा आहे
हम् ह
हम्म
आपण तिकडचं फिरायला पाहिजेत
कुठं
के केरळचं मंदिर
तिकडे बी मंदिर असतीलच ना मोठे मोठे
हा म तिकडची भारी आहे ना जरा असे
हो तिथं पैसे वाली लोक राहतात
हम्म
जाऊ तिथ आपण मंदिर फिरून येऊ या म्ह तुम्ही बीच फिरू या आपला जेवणाचा मेळ फ्री होते ना
केस ना म
तिथे जेवण, भारी राहते मंदिरात साऊथ मध
साऊथमध्येध्ये ह
हम् त्यात जेवण जरा अलगच राहायचें ना आपल्यासारखं थोडी पोळी भाजी
तिकडे भात राहतस ना
हम्म भात घेतलं कि त वडा गिडा असती
हम्म